हा आवाज ये
येतो येतो येतो मला माझा येतो का?
हो येतोय. अगदी क्लिअर येतोय हा नमस्कार हा तरं आपण शाळेतील पावसाळी दिवस या विषयावर बोलायचं का हा.
हो. शाळेत असताना आपली खूप मजा असाय ची पावसात खरं भिजण्याची पण मजा असायची आणि रेनकोट रंगी बेरंगी छत्र्या ते घेऊन जायची. ती एक मजा असायची नाही का.
हो हो आणि अ तेव्हा कसं आपण शाळेत असताना तुम्ही म्हटलं छत्र्या त्या छत्र्या पण कशा होत्या ना म्हणजे अशा आताच्या सारख्या त्या बटनाच्या छोट्या छोट्या नव्हत्या त्या थोड्या मोठ्याच साइ चा होत्या आणि काही-काही एकदम काळ्या असायच्या काही रंगीबेरंगी असायच्या हा तर त्या रंगीबेरंगी छत्र्यांचा खूपच आकर्षण वाटायचं पण तेव्हा
हो इंद्रधनुष्याचे रंग असायचे त्याच्यात किंवा लाल पिवळा अ असे डार्क रंग असायचे नाही का ह आणि एक मोठ ठिकाळी छत्री असायची आणि तिला अशी गोल दांडी असायची. म्हणजे ती म्ह तरे लोकांशी जमिनीवर टेकत टेकत काठी सारखी ते सुद्धा लिहायचे ते, ती पण एक मजा असायची यची आणि नंतर मग त्या त्या अ छोट्या छोट्या फोल्ड होणाऱ्याछ छत्र्या आल्या नही का हम्म आधी मोठया त्याच असायच्या
हो आणि रेनकोट तरी होते का आपल्या लहानपणी रेनकोट सुद्धा नव्हते ना छत्र्याच होत्या तेव्हा फक्त त्त छत्रे
हो हो आणि वर्गामध्ये सुद्धा बाहेर अशी एक बादली ठेवलेली असायची आणि तिथे छत्र टा ठेवायच्या नाही तर सगळं ओलं ओलं ओलं व्हायच ना व वर्गामध्ये त्याच्यामुळे का तर छत्र्या पण नसायच्या अस प्लॅटिकचे किंवा त्या गोण्या् असायच्या ना प्लास्टिक ते डोक्यावर घेऊन यायचे ते काही काही जण तर ज्यांच्याकडे नसायच्या छत्र्याते ह आर्थिक परिस्थितीमुळे मग ते तसंच घेऊन यायचे प्लास्टिक चेे असे काही काही जण भिजत यायचे मुलं हा पण तरी असं काही वाटायचं नाही भिजलं तरी मजाच वाटायची त्यांना
हो ते म्हणतात ना पहिला पाऊस अंगावर घेतलाच पाहिजे पहिल्या पावसात भिजलच पाहिजे ते बरोबरच आहे म्हणजे एक प्रकारे सवय होत ते आपल्याला त्या पावसाच्या वातावरणात कस ऍडजस्ट करायचं
हो सवय होते बरोबर हम् हम्
शाळेतील पावसाळी दिवस म्हणजे खरंच मज्जाच होती ती
आणि चिखल असायचा चिखल पण खूप व्हायचा तेव्हा मातीचे रस्ते असायचे
हो हो हो हो
हा कुठे कुठे तर पाय घसरायचा तर त्याच्यामुळे ते काही मुलं तिथे पडायचे ते पण असायचं किंवा मग त्या चिखलामध्ये ना असे मोठे मोठे खिळे असायचे ना तर ते ऋतूवाई जे असे खेळ पण असायचा मुलांचा हा मग खिळा घेऊन तो असा मग चिखलात उभा राहायला पाहिजे असं असे पण छोटे छोटे खेळ असायचे त्यावेेळेला
हो आणि खूपच सांभाळत सांभाळत चालावं लागायचं तेव्हा त्यातल्या त्यात एखादी गाडी जर शेजारून गेली काय खर नई गाड्या जरी जायला लागल्या तर पटकन लांब पळावं लागेच त्या गाड्यांचे पासून तसाच ना पाणी प पण फार साजाच डबकी पाण्याची इकडे तिकडे त्याच्यामुळे ते सगळं सांभाळत सांभाळत चाललं म्हणजे खर तर खूप मुश्किल असायचं पावसाळ्याच
हो आणि त्या गाड्या जवळून गेल्या ना तर सगळे शिंतोडे अशा सगळ्या फ्रॉक वर वगैरे ड्रेस वर पडायचे ओला होऊन जायचा. आणि मग गंबूट. आले नंतर. मोठे मोठे ते बूट घालायला पण खूप. मजा वाट. कारण ते अगदी गुडघ्यापर्यंत. असायचे ना. गंबूट गंबूट म्हणायचे ते पावसाळ्यात काढायचे ते आणि वेगवेग. सगळ्या गोष्टी पावसाळ्याच्या असायच्या काढलेल्या नाहीत.
नाही आणि बघ ना बघा ना. प्लॅस्टिकच्या हे चपला पण असायच्यात. तेव्हा बघा पावसाळ्याचं दिवस. साठी खास लोक ते विकायला बसायचे पावसाळ्याच्या आणि त्या स्वस्त किमतीत असायच्या. इतर चपलांपेक्षा पण. आणि कलर पण खूप सुंदर असायचे त्याचे.
हो रंगीबेरंगी असायचे बरोबर रंगीबेरंगी चमकणाऱ्या असायच्या आणि ते घालायच्या. ज पावसाळा म्हटलं की. चप्पल आलीच समायची अस नंतर दप्तरावर सुधा काही. तरी कव्हवर टाकून. न्यायचे दप्तर किव्हा समोर घेऊन न्यायचं छत्रीतून कधी कधी तर एका छत्री. दोन दोन मैत्रिणी पण जायच्या.
हो हो खूप वेळ व्हायचं असं म्हणजे कसं काय काय मुली नाही येत. येताना घरून येताना छत्री आणायच विसरून जायच्या कारण पाऊस नसायचा. घरून येताना पण जात. जाताना मात्र पाऊस असला. कि एखादी अ काळजी वा उ मैत्री नसायचीच.
हो.
म्हणजे पाऊस असो न असो तिला बॅगमध्येध्ये छत्री ठेवायची सवय! मग ती घेऊन यायची मग - तिच्या बरोबर दोन तीन जणी जायच्या! दोन- दोन काय तीन -तीन चार! चार जणी सुद्धा जायच्या!
हो एकमेकींच्या गळ्यात हात घालून जायचं ते शाळेला जायचं किंवा बाहेर जायचं असेल तर बाहेर जायच असं ती एक मजा होती. ती म्हणजे एकमेकांना मदत करण्याची पण त्यामुळे खूप सवय लाग गून गेलेली असायची मैत्रिणींना. नाही का हो अजून पाण्यामध्ये होड्या टाकायच्या कागदाच्या
हो हो. हो हो तसच नदीला पूर यायचा ते पूर बघायला जात जायला पण खूप मजा यायची.
हो हो ते पूर्ण असं हो पाणी असाय लाल -लाल पाणी दिसायच. दिसायचं ना ते चिखलाच पाणी हां हा चिखलाच च्या पाण्यामुळे लाल पाणी दिसायचं त ते बघायला मग मजा यायची ते.
हो त्याच्यात ते त्याच्यात ते बेडकांचा आवाज बेडकांची संख्या वाढते बघा. पावसाळ्याच्या दिवसात मोठे मोठे बेडूक दिसायचे रस्त्यावर सुद्धा आपल्या घराजवळ आपल्या बिल्डिंगच्या इथं खूप असायची बेडक तेंव्हा म्हणजे आताही दिसतात नाही असं नाही पण तेव्हा जास्तच संख्या होते असं मला वाटतंय.
हो लहान पण असायचे आणि मोठे पण असायचे खूप आणि सारखा तो आ आवाज येत राहायचा. अस होत ते त्यावेळेचा पावसाळा वेगळा पण होता जरा. त म्हणजे गारवा पण वाटातो. यायचा. पाऊस आला की. आता पाऊस आला तर उलट गर कमवाय लागतो. म्हे एवढा गारवा पहिल्यासारखा म्हणजे अगदी पावसाळ्यात त्यावेळेलाच स्वेटर घालावं लागायचं. इतका गारवा व्हायचा आता तेवढा गॅरवा होत नाही. आता गरम झालेलंय जास्त
हं हीट वाढलेलीय ना पूर्ण पृथ्वीचीचं तीट वाढलेलीये त्यात
हो उष्णतेमुळे ते सगळी क ठिकाणी ते चालेलंय आता आणि म्हणून वातावरण बदल जे होत तायेत ना पावसाने अवकाळी पण येत तात ना आता
हो हो बरोबर बरोबर आणि शिवाय ना कसं व्हायचं माहितीये का कधी कधी ना सकाळ रात्रभरही पाऊस असायचा. सकाळी चालू अस यचा मग तेव्हा खूप आनंद व्हायचा कारण मग असा पाऊस चालू असला का मग शाळांना सुट्टी असायची. म्हणजे शिक्षकांनी देवो न देवो मुलं त्यांच्या त्यांच्या सुट्ट्या घेऊन टाकायचे त्यांच्या आई वडीललही सांगायचे आज नको जाऊ शाळेत बसा.
हो आणि तेव्हा कसं असायचं पत्रे जास्त असाय चेना त्याच्यामुळे पत्र्यांचा आवाज खूप यायचा म्हणजे पत त्र्यावर जेव्हा पाऊस पडायचा ना तेव्हा खूप आवाज याय त्याच्यामुळे शिक्षकाचं अ शिकवलेलं पण समजत नव्हतं. असं व्हायचं त्याच्यामुळे त्या वेळेला खूप कमी शिकवलं जायचं मग गाण्याच्या भेंड्या घ्या. किंवा काहीतरी असे छोटे-मोठे कार्यक्रम घेत राहायचे अ सगळे शिक्षक जे शिकवण्या त्यापेक्षा दुसरीच मजा जास्त असायची कारण ऐकूच याय च नाही ना पावसा त्या आवाजामुळे तर ती पण एक गंमत
ह आणि मूलं मग काय तसं ही अभ्यास करायचा कंटाळाच ये त्यांना याच गोष्टीनंमध्ये जास्त मजा वाटायची. ते ना गाण्याच्या भेंड्या म्हणा किंवा मग असंच काहीतरी वेगवेगळे खेळ गोष्टी हो असं त्याच्यामुळे ते खरंच ते पावसाळ्याचे दिवस म्हणजे खुपचं छान होते.
हो ना आणि प्रत्येक पुस्तकाला कवर पण लावावं लागायचं. प्लॅस्टिकचं. नाही तरं पुस्तकं ओले व्हायचे ना वह्या पुस्तक अ सगळ्यांना प्लास्टिकचे कव्हर लावायचे तेव्हा ते चांगले न्यायेचे ते नाहीतर पावसात कारण त्यावेळला दप्त तर पण साधे साधेच असायचे ना. खूप काही महागाचे नसाय चे आणि दप्त तर ओलं झालं की सगळे वह्या आणि पुस्तकं ओले होण्याची शक्य क्यता असायची त्याच्यामुळे प्लास्टिक च्या पिशवी मध्येच टाकून नेलं जायचं दफ्तर सुद्धा
हो, हा आणि शिवाय रात्रीच्या वेळी वगैरे जास्त करून विजा वगैरे चमकायच्या तेव्हा वाटणारी भीती खूप जोरात कडकड आवाज यायचा त्या विजा पडायच्या काय कुठे कुठे
हो त्याची भीती वाटायची आणि काळोख असायचा लाईट जाय चे महत्वाची गोष्ट म्हणजे पाऊस आला कि लाईट गेली समजा त्याच्यामुळे आणि तेंव्हा काही आशे इनव्हर्टर वगैरे नव्हते ना?
काहीच नव्हतं.
तेच्यामुळे मग आपली मेणबत्ती लावली की झालं.
हा, आकाश क हा, हा आकाशकंदील पण होता ना तेव्हा हा छोटा छोटा कंदील कंदील हा कंदील होता छोटा हा हा तेच्यांत्न प्रकाशात चालायचं सगळं हा हा त्या प्रकाशात स्वयंपाक वगैरे सगळे काम व्हायची म हा हा
स्वच्छ करूनच ठेवायचा. आणि त्याच्यामध्ये मग ते तेल टाकून अस ठेवाय च असायच किंवा छोट्या बाटल्यांच्या पण चिमण्या म्हणायचे त्याला, चिमणी तयार करायची छोट्या बाटलीमध्ये कापसाची वात घालून त्याच्यामध्ये तेल टाकून छोटी
ह, ह, ह, हा, हा, हा, तसच ना हा तसच ना धबधबे बघायला जाय च पावसाळ्याच्या दिवसात. ते आजूनही असतात धबधबे म्हणा, धबधब्यांची मजा ते जोरात फेस चाळेलं जोरात कोसळत पाणी, किती मजा यायची, हा हा हा, हा. मलाही तुमच्याशी बोलून खूप छा छान वाटले. धन्यवाद! हा.